आवाज येतोय?
हो येतोय ‌.
हम्म, काय करतोय?
काय नाही बो आता तनुच आवरल बसतोय आता.
हम्म, नाश्ता झाला?
हो झाला.
काय खाल्लं म आज?
आज मी काय नाही रसवाले खमन.
हम्म.
हम्म.
मग, पाऊस थांबला का नाही चालू आहे?
पाऊस थांबलाय आता थोडा.
थोडा थाबला.
हो. ह
मग आता सोमवार पासन लगेच सर्व कामाला?
हाव..
हम्म.
हम्म.
काय म्हणतो बाकी?
ते काय नाही, तुझं कसं चालु कॉलेज?
कॉलेज काय कॉलेज तर मस्त बारा ते साडेतीन कॉलेज पाच ले चे रोज बस आता काय सी आर च इलेक्शन आहे कॉलेज मध्ये.
हो का.
हम्म, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह राहु वाटल्यावर म बघू. कस वाटत सियार भाऊ बराव म्हट तुला कसं वाटतं बघू
हो का
का आमच इथं पाऊस सकाळी दुकान लकीला पोयल्या गेलो होतो मी इकडून पाऊसचालो थोडासा ओलावा गेलो आणि तिकडून इतकं ऊन पडलं की तिकडून ट सुकून आलो.
हो बापरे
हा आणि आता वापस सावली आणि त्याच्या पाच मिनिटा ग पूर्ण कडक ऊन होतं.
हम्
ते ना आता हवा चालु आता काय माहिती येतो का नाही तो
हो
हम्म
हम्म अजून मग काय?
काय आता काय नाही कॉलेज आता आजं काही जात नाही तसंच, मग ते थोडेसे, पेट गड पोट गडबड गडबड होते ना म्हणून ना जात नाही मी
हा का मग दवा दवाखान्यात जाऊणे.
दवाखान्यात काय आता आजच म्हणजे सकाळीच झालं म्हणज थांब मजून थोड्या वेळ. बरं वाटलं तर ठीक नाही तर बघू, मग बरं झालं मी काल लग्नाला गेलो नाही मित्रांसोबतता गाडीमध्येच
हम्म
म्हणून ते पण कोणी गेले नाही मी गेलो नाही तर हम्,
अजून म तिथं पाणी पाणी भरतं का नाही साचतं का नाही पाणी तिथं,
मागे मागे एवढं मोठं पाणी साचलेलं आहे पूर्ण डक्क भरलेलं आहे मोठं मागे. तर ते तलाव भरलं असेल भरेल का का काय माहिती मग,
हम्
हम्म तुमच्याकडे पाऊस म्हणतो.
पाऊस आता सध्या बंद आहे.
हम्म
तरी अमुमुक ठिकाणी पाणी साचले.
निघाला नाही का पाणी अजून हम्म,
हम
चांगलं चांगलंय बाकी काय म्हतय कॉलेज,
माझे कॉलेज आता सध्या हृदय-
हा
हम्म
तेच कधी आलं आता कधी असशील तू इकडं
तिकड आता बघू ना कस. जमले तसं
हम्म आता मागे आले आता कधीसांना
हम्म तिकड कस आहे पारवला फेऱ्यासाठी फिरायसारख काय का फार व सांगतो खरं
हाय ना ये ना तू फिरवतो ना बालाजी मंदिर आहे खूप ये त्यासारखं मेन आता आमच्या इथलं बालाजी मंदिर आहे बस बाकी कुठे जायची गरज नाही.
हम्म
तिथे जुून य ते मंदिर. फिरयसारख म्हणजे. हाय जाऊ जळगावला वगैरे धुळे, मग तुमच्याकडे, तुमच्याकडे फिरायसारखं फिरायला देत तुमच्याकडे तर,
हा ये यार तू केवा यतोय?
मी आता, आता आता अकरावीचे पेपर झाल्यावर बघू. आता आमचे सोमवारपासून प्रॅक्टिकल चालू होतील. प्रॅक्टिकल नंतर मग पेपर फस्ट सेक्शन मग त्याच्यानंतर सेकंड. मग फायनल होतील नंतरच तीन चार महिन्यात. कॉलेजलाला कसं मग क्लास नाही राहत ना. हा ना
ह
काय म्हणतात बाकी मग?
काय नाही तुझं कसं आहे जे डबलूच कस चालू आहे क्लास?
माझे क्लास क्लासच बरोबर चालत आहे आता जे समजलं नाही मग ते दुसऱ्या सरांकडन, पुन्हा समूजुन घ्यायसाठी रेकॉडेड लेक्चर. बाकीच समजत, समजत तर सर्व पण मग आता एखाद्या वेळे जरे करतायला- जे राहुन गेलं बॅकलॉग राहून गेला मग ते रेकॉर्डेड करून घ्यायचं नंतर. म्हणा तशी समजतात लवकर. ते भी समजतय पण क्वेशचन नाही समजत.
ह
असं तुमचे कशी झाले.
म काम च
हा
थड स्टॉक मके रजश शर् माती काही
नाहीय ना हा माहिती म्हणजे ट्रेडिंगचे, टाईप्स वगैरे थोडेफार कॅन्डल्स चार्ट पॅटर्न वगैरे ते थोडफार माहितीय.
हो त्याचा अलग अलग राहात स्केल् पिंग राहते. ट्रेडिंग आर स्टॉक मार्केट म्युचुअल फंड,
हा मी म्हटलं ना पप्पाना हा
स्कॅपिंग मध्ये कसं राहतं ते जे ट्रेडिंग राहतय ना ट्रेडिंग,
हा
ते दुसऱ्याच बर होत, आणि ते लँग टर्म एक तास ते बिझनेस. वरती खाली येतना त्याच्याने ते कॅनडल्स स्टीक राहत ना ती म्हणते. पॅनडल ती बनते. ते एक वरती घालवता नव्ह तीत तर खूप जास्त टायमाने एक कॅन्डल वरती येते.
हां
जेव्हा कॅन्डल स्टार्ट झाले, आणि केव्हा क्लोज झाली.
हा
त्याच्यावर जो घॅप राहतो ना,
हां.
ते मी ऑलिम्पिक ट्रेड आहे, त्याच्या ते ऍप वर मी स्कॅल्पिंग करतो.
अस स आहे का?
हो.
मजा रे का पण
मजा म्हणजे आता त्याच्यात, मजा करायसाठी काही नाही, पण नॉलेज भेटतं.
मगन मी एवढ्या वेळ बसून राहां लागता निसतं.
नाही नाही ते बसून नाही, आपण थोडी मेन इनकम बनवायची ती. आपलं नॉलेज साठी नुकत करायचं ना, आणि तिथे कॅन्डल कॅन्डल ओपन होते, नंतर क्लोज होते, ते बरी जो टाइम लागतो ना त्याच्यावरती मग ते केंडल बनते.
असं आहे का, आता माझ्या मित्राचे पप्पा करताना, ते नऊ वाऱ्यापास नसले जाता, उठत नाही लवखर. नव ते मग साडेतीन पर्यंत बसलेले जात ते.
हम्म,, नाही ते ते जसं रात नाही ते, आप आपल्यावर रात हो ते..
असय का?
याच्यामध्ये मी चार्टस चे पॅटर्न आहे खूप सारे, चार्टस चे पॅटर्न आहे, कॅन्डल हे
इंट्रा इंट्रा डे वगैरे काय राहत ते, असं राहत ना ते.
ते ते ना ते तसं ते जास्ती हाय लेवल इंटर डे. तर फॉरेक्ट शेडिंग ए. फॉरेस्ट ट्रेडिंगचा आता सध्या म्हणजे महिन्या मधे नाहीये, लॉस एन प्रॉफिट अँड लॉस ए, पी एल पी एल ए पी एल ए पी एन एल ए.. हा तसं खुप सारे राहते स्टॉक, मारकेट स्टॉक मारकेट. स्टॉक मध्ये इन्व्स्वेट करू का नाही करू ते सगळे टिप्स घ्यावं लागता,, त्याच्यासाठी नॉलेज पाहिजे. नॉलेज तुझ्याकडे आहे मग तू करू शकतो तुझ्या हिशोबाने. पण नॉलेज नाही आहे तर मग, कोणत प्रोफेशनल तू काय असेल ना.,
हा हा, इथे हाय, क्लासेस वगैरे हाय त्याच्या इथं.
हम्म.
ट्रेडिंग क्लासेस आहे जर, नाही आलं तर.
हो अ हम्म. म्युच्यअल फंड भारी आहे, म्युचुअल फंडमध्ये लँग टर्म साठी पैसे इ्नवेस्ट करावे लागतात.
हा हा, ते बघितलंय मी पण ते, पप्पा नाही म्हणता पण मी सांगितल तो पप्पा ना प्. पण नाही म्हणता.
हम्म, त्यासाठी लाँग टर्म साठी पाहिजेल होतं ना ते. ते स्टॉक मारकेट आहे, ते आहे ना ते स्टॉक मार्केट कसं एक स्टॉक घेतला याचा पाऊ संपला म्हणजे,, तु् ने समज ऐंशी रुपयांचा स्टॉक घेतलाय. त्याच्यावर आठ रुपये तरी भेटते प्रॉफिट. तू ऐंशी ते एक तर घेणार नाही, तीन कदात चार घेईल. समजू घ्याच एक्झाम्पल, म आठ रुपयाचा प्रॉफिट भेटतय. मग तू तुझ्यावर ये ते,, तुला अजून प्रॉफिट पाहिजेलं तर ते वाढू बी शकतं. आणि ते आठ रुपयाचं कमी बिऊ शकतं असं, एक रुपय पर्यंत बी येऊ शकतं. मग ते तुझ्या वर राहतं, तुला असथेटीक तुला सिटी बॅक नुकसान आहे, की ह एवढा प्रॉफिट बरोबर आहे, तर तू लगेच सेल करू शकत.
असे का
आणि तेच आठ रुपये प्रॉफिट तर कोणाला भेटत नाही मध्ये खूप म्हणजे जे कमी कमी राहत ना स्टॉकचे प्राइजिस
पैसे आले तर खूपे तर नाही आले तर मग प्रॉफिट असा तो असा होतो आणिला मुकण डुकवून टाकतो
हू हू पूर्ण डुबत नाही ना त्याच्यात पण मेन इन्कम भरोस्याची तुझी तस होईल आपण साइडमध्ये करायच
हा
पहिले मेन इन्कम आमली दुसरी राहते त्याच्यात थोड इन्हेस्ट म्हणजे साईडवर काम जी इन्कमचे तुला भेटती त्याच असे पार्ट पाडायचे फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं दुसरी कि एवढी इन्कम आहे तू एवढी असं हा तेच की एवढं एवढं घरी एवढं माझं एवढं घरी एवढं माझं वापरायचं एवढं इन्व्हेस्ट एवढी सेव्हिंग सेव्हिंग आणि इन्व्हेस्ट अलग अलग राहता सेव्हिंग म्हणजे इमर्जेन्सी आली तुझा त्याच्यावर करता आणि इन्व्हेस्ट म्हणजे तुझे पैसे गेले म्हणजे इन्व्हेस्ट केले तुने हा ते तुझे म ते तुझ्या म्हणजे शॉपिंगचा खर्चा लागलं तेच्यामुळ ते इन्व्हेस्ट मधून तुला काय भेटत त्या त्याच्यावर असत
असं आहे का
तुझी काय सेविंग आहे तुझ काही प्लॅन असेल त्याच्यासाठी जमा करायच असेल ते अलग गोष्ट आहे आणि घरी द्यायची आपल्या स्वतःच्या खर्च ते सगळं अलग ते सगळं तुझं होतय सेविंग होऊन गेली घरी घरी दीला गेलं पैसे माझ्या खर्चाचे खर्चे काढला गेले म्हणजे मस्त आहे ते तू इनवेस्ट करू शकतो
हा ते बी समजलं तर करायचं ते बी समजलं तर करायचं हा ते बी रिस्की आहे ते पण
हो ते नॉलेज कसं नॉलेज राहील तुझ्याकडे तर करायचं हू
हा
हू
हा
समजलं ऍप खूप सारे आहेेत त्याच्यात बी हो चालेल चालेल
चालेल